नमशकार कसा? आहेस. हॅलो नमस्कार कसा? आहेस.
मी छान आहे. तू कसा? आहेस.
मी पण छान आहेस. आज आपण फास्ट फूड या विषयावर बोलू.
खूप छान विषय आहे. आज कल लहान मुलापासून मुलं या अ मोठ्या प्रमाण संपेपर्यंत अनेकांना फास्ट फूड आवडतं.
फास्ट फूड म्हणजे नेमकं काय?
जे अन्न खूप लवकर तयार होतम किंवा लगेच खाता येतं त्याला फास्ट फूड म्हणतात. कही उदाहरन सग सांगशील का?
हो पिझ्झा, बर्गर, नूडल्स, फ्रेंच फ्राईज. सँडविच आणि पॅंटीस ही काही फास्ट फूडची उदाहरण आहे.
और लोकांना फास्ट फूड इतक आवड आवड आवडत ते चविष्ट वाटत. पटकन मीलत आणि बनवायला ही कमी वेलल लागतो.
आज काल प्रत्येक शहरात फास्ट पुढची दुकान दिशतात. हो तयामुले लोकांना ते सहज मिदत
आणि अनेक जण वारंवारम खातात. अ मुलांना ते पिझ्झा आणि बर्गर खूप आवडतं. हो पण रोज फास्ट फूड खात खाणं चांगलं नाही.
हो बर कारण त्यात तेल, मीठ आणि संक्रिज ट्रेन. प्रमाण जास्त अशु डोकत तयामुले जास्त प्रमाणात खाल्ल्यास. आरोग्यावर प्रेरणाम होऊ शकतो.
म्हणजे कधी?
अगदी बरोबर. शतुइत आहार घेईन जास्त महत्त्वाचं आहे.
कारण जिंजी पण चांगलं मस्त ना.
हो गरज अन्न तान स्वच्छ पौष्टिक असतं.
आजचिछ चर्चा आ मलाही आनंद झाला कुणाच्या बाकात कुणाचा फास्ट. फूडचे फायदे और. अ फास्ट फूडचा काही फायदा असतो का.
नक्की पुल्या भेटूआ नमस्कार!
नाही फास्ट फूड व काचीही फायदा असतो का. कथी थाई असेल किंवा प्रवासात. प्रवासात असू तेव्हा पटकन खायला मिळत त्या मुल वेल वाच. पण ते रोज खाण योग्य नाही ना.
अगदी बरोबर फास्ट फूड रोज खाल्ले तर आरोग्या वर. वाईट परिमाण हाऊ शकतो. कोणते परिणाम होवू शकतात.
वजन वाढू शकत पचनाच्या तक्रारी होऊ शकतात. आणि शरीराला आवश्यक पोषण कमी मिळू शकत.
मूल्याने जास्त फ फास्ट फूड खाल्लं तर मुलांनी फास्ट फूड खाल्लं तर त्यांना घरांचे अन्न कमी आमणू लागते आणि त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
अ थडाम पोया सोबेत फास्ट फूड खाण्याची हि समय असते.
हो अशी सवय कमी ठेवावी त्या एवची पाणी ताक किंवा त्या ताज्या पाल्या फालाचा रस अधीक चांगल.
अ घरचेम मरण आपणा खायला हव डाळी दूध आणि पौष्टिक पदार्थ ज्यात खावेत म्हणजे फास्ट फूड पूर्णपणे बंद कराशे अ कधीतरी तर हरकत नाही. पण रोज किंवा खूप जास्त खाण टाळ्यायला हवं.
हा व्यायामचाही यात काही संबंध आहे का. हो नियमित व्या व्यायाम आणि संतुलित आहार यामु यामुळे शरीर निरोगी राहत मल्ला वा वाटल आरोग्य याहून मह तव आहे.
अगदी बरोबर. चांगळ आरोग्य असेल तर आपण आनंदी जीवन जगू शकतो. आजी चर्चा अ अत्र‌ आणि फास्ट फूड यांनी तुलना तसेेच मूल्यावर होणारा परिणाम याच्याबद्दल बोलू अ. हॅलो.
हा.
पुन्हा भेटून आनंद झाला मागच्या भागात आपण फास्ट फ्रूट चे फायदे आणि तो ते जा जाणून घेतले आज पुढले प बोलू आ
नमस् अं आज आपण घरचे अन्न आणि फास्ट फूड याची तुलना करू शा तुझ्या मते घरचं म्हणण का चांगलं मास्त?
कारण गरज अन्न ताज स्वच्छ आणि पौष्टिक शरीरा शरीराला आवश्यक पोषाक घटक मिलतात.
आशिफ आणि फास्ट फूड.
फास्ट फूड चवीष्ट अस्तह. पण ते नेहमी पौष्टिक असेच असेलच. अंस नाही त्या मुले ते मर्यादित प्रमाणात खा.
हॅलो.
आजकल आजकाल मूल्यना घरंज जेवणा. पेक्षा पिझ्झा आणि बर्गर जास्त आवडतात.
हो पण पाल
मुलं
पालगानी मुलांना घराचां अन्ना सम्या होऊन चांगाला हव.
मुलांना निरोगी खाण्याची, सवय कशी लावता दे येईल.
घरात रोज वेगवेल्या भाज्या फळ डाली. आणि पौष्टिक पदार्थ गावेल. मुल्या सांबवत बसून जेवेण काल्या नाही चांगली सवत. सवय लागते.
शालेत ही याबद्दल माहिती दिली पाहिजे अगदी. अ.. शाले संतुलित आहराच्य महत्व सांगितल नंतर. मुलांना योग्य सवीय लागतील फास्ट फूड. काल वश्यक आहे गं.
ह.. नाही कधी तरी खाल्लं, हर हरकत नाही पण. रोज खाय योग्य नाही.
बाहार खाण्यापेक्षा घरून डब्बा नेणम चांगल.
हो त्यामुळे. आरोग्यही चांगल राहात. आणि खर्च नाही खर्चही कमी होती.
मला वाटतम चांगलं आरोग्य हेच, सर्वात मोठणं धन आहे. अ चांगल्या खाण्याच्या सवी आयुष्यभर उपयोगी पडवात. पडतात.
आजची आजची चर्चा खूप छान झाली.
च्या भागात आपण फास्ट फूड कमी कसम खावम निरोगी सवळे आणि, शेकट्या संदेश याद बद्दल बोलूया. नक्की ना नमस्कार अ. अमोल हो पण आज फास्ट फूड कमी कसं. समखावाम आणि निरोगी जीवनसाठी कोण या. सावी लाव्याव्या याबद्दल बोलू या.
सर्वात आधी आपण कोण त सवल सवय लावायता हवी.
शक्यते रोज घर्च्याम ताजम जेवणम खावाम तव. शरीरला आवश्यक पोषण मिळलत अं.
मध्ये भूक लागती, तर काय खावं.
फळ सुखामेव अ कुळलेली कडधान्य. अ हलके पदार्थ खाण चांगलम.
बाहेर गेल्यावर फास्ट फूड खाण्याचा मोह होतो. हो पण दरवेली फास्ट फूड खाण्याऐवजी कधी. फाल्याचा रस इटली उपमा किंवा इतर हलके पाणी आणि पौष्टिक पदार्थ निवडू शकतो. मुल्यांना फास्ट फूड फास्ट फूड कमी खायला कण शिक्यावश पाल्यानी शंभर तर शांग्याला चवी पा पालाव्यात मुल मोठ्या क कळूूनची जास्त शिकिकेतात
व्यायाम आणि खेळ यांचे ही महत्त्व आहे ना. अ रोज थोडा व्या व्याम चालवा कीवा आम खेले त्या हे शरीर निरोगी राहत. एकदम पाणी पिण्याची सवही चांगली असाही अ थंड पेयापेक्षा स्वच्छ पाणी नाक किंवा लिंबू पाणी अधिक चांग लांब. अ हो धन्यवाद नमस्ते.
नमस्ते.